हो येतोय अवाज. हा येतोय, तुम्हाला येतोय.
होय होय येतोय, आवरलं स्यंपाक ते.
हा, तुमच.
होय चालूय बघा हे, कॉलमध्येच हाय, हे झालं ते झालं. चालूचे, म्हणजे फ्री कोण असेल, तव्हा करायचं. असं व्हाय लागलंय ते, आपण फ्री असलं की लागतय होय.
हम्म तेच ना.
असंय, आणि काय म्हणताय, तुम्ही कुठन
मी कुठे, मी रायगडच, मी कोल्हापूर.
तुम्ही कोल्हापूरमध्ये काय?
नाही मी रायगड, तुम्ही कुठून आहात, कोल्हापूर का?
होय होय, आम्ही कोल्हापूर.
हा म्हणजे भाषा कशी आहे ना, म्हणून ओळखलं.
होय होय तसचे नी, जास्त करून कोल्हापूरची जरा लईच हाय.
हा हा तेच, हा तेच ना, आता मगाशी पण बोल ले, ह त्या ताई होत्या, त्या पण कोल्हापूरच्याच होत्या, त्या पण अशाच बलावत होत्या ना, म्हणून ओळख.
हा हा हा असं झालंय, एक दोन तीन जण तस ओळखय लागलेय, आम
हा हा, तेच ना, ह. बहुतेक जण, तिकडचेच आहेत. हा त्याच साईडचेय बहुतेक, हम्म.
तुम्ही रायगड मध्ये, असं काही, जॉब वगैरे करताय काय?
नाही, सध्या तरी घरीच असते, तुम्ही?
नाही, आम्ही मी पण घरीच असते.
अच्छा, म
म्हणजे, शिक्षण किती झालंय, मग तुमचं.
मी बारावी झाले तुम्ही
माझी पण दहावीच झाल्या मु हा हा
नंतर मी काही अ केला होता कमप्युटरचा एम एस सी आय टी नंतर मग हो जायचे मी जॉबला कंपनीमध्ये पण सोडलं नंतर हम्म
म्हणजे कंपनीत असं म्हणजे काय जॉब करत होता कंपनीत.
कंपनी मध्ये असं ती अशी लिक्विडची कंपनी होती म्हणजे असं. प्रोडक्ट असायचे त्याच ते असं पॅक वगैरे फि फिलिंग करायचं. लेबल वगैरे लावायचं ते बॉटल असतात त्यांना लेबल वगैरे लावायचे.
लावायचं हा हा हा म्हणजे असं एम एस सी आय टी. चा कोर्स झालता काय तुमचा.
हा एम एस सी आय टी टॅलीचा पण आला होता मला पण तेव्हा. मला टाईम होत ना मी कंपनीत लागली ना जॉबला म मी त्यानी नाही केली.
हा हा म्हणजे माझं एम एसआयटीच झालंय थोडा. कोर् पण आता आता जरा टैलीच करायचं कोर्स.
हा म्हणजे मला एम एस सी आय टी हा. मी एम एस सी आय टी केली ना तेव्हा ते कसं लकी ड्रॉ पण असतो ना त्यामध्ये. हा तर मला ते सर्टिफिकिट तिकट भेटलेलं टॅलीच ते बोलले तू कर.
होय काय.
फुकट मध्ये हा फुकट मध्ये देणार होते मला करून.
पण मला नाही जमलं तेव्हा म नाही केलं पण नंतर वाटलं. केलं असतं तर कुठेतरी जॉब लागला असता कुठेतरी हा कुठेतरी. तर उपयोगाला येतय हा टॅली मराठीत हा ना मराठीमध्ये केली तर खूपच बेस्ट. मराठीमध्ये एक हार्ड असते. हा मराठीमध्ये कठीण जात आपल्याला टॅली करायला तसे इंग्लिश कस इजी म्हणजे सोपी जाते.
सोपी जाते होय.
पण नाही हा मराठीमध्ये कसं ते कानं म्हात्रा वेलांटी वगैरे. ते द्यायला जमत नाही सहसा हा ते. द्यायला जास्त करून जमत नाही. जसं इंग्लिश का आपलं काय मोबाईल मोबाईल आहे तसं ते कीबोर्ड चालवायचं. हा तस मराठी कस हम्. हा ते चालवता येतं पण आता नाही.
जे आता जास्त म्हणजे मराठीतच चालू आहे काय टॅली च पण.
मराठीमध्ये पण घेतात क्लास.
हा हा नाही आता चालू आहे नाही तुम्हाला विचारते म्हणजे. हा हा नाही तुम्ही नाही. त असं म्हणजे तुम्हाला विचारते असं आत्ता चालू आहे की नाही. ते मराठीतच असं चालू आहे का जास्त का अस इंग्लिशमध्ये. टॅलीच.
नाही आपल्याला जसं पाहिजे ते घेऊ शकतो तुम्हाला मराठी करायची असेल तर मराठी इंग्लिश करायची. इंग्लिश पण बहुतेक ठिकाणी कस मराठी जास्त करून असतो ना.
होय होय.
म्हणजे मराठीमध्ये जास्त टाईप केलं जातं.
जात होय होय ते पण जमायलाच पाहिजे ना इंग्लिश काय होतंय सोडा मराठी.
हा इंग्लिश हा तेच ना इंग्लिश का आपण असं पण बोलतो. म्हणजे चाट करतो पण तस मराठीमध्ये नाही जमत. हम्म हा ना मराठी. हा ते टाईप करायला खूप म्हणजे जड जात.
जात टायपिंग मध्ये पण जादा. करून मराठीच पण आणि इंग्लिश पण असं असतं का त्याच्यावर पण आपण विषय ठरवायचा असतोय.
हा म्हणजे तुम्हाला मराठी हव आहे तर मराठी घेऊ शकते. ता इंग्लिश हवय तर इंग्लिश हा तुमच्या इथे नाही का असं
अ म्हणजे टायपिंग कोर्सचं का नाही असं करायचं मी असं माझं हे आहे हो म्हणूनच विचारायसाठी आणि तुम्हाला माहिती जरा भेटल नाही कसं असतय काय असतय ते
तरी आहे म्हणजे मराठीचं पण घेतात आणि इंग्लिशच पण घेतात
हा हा
तर तुमच्या तिकडे कस आहे माहित नाही आमच्या इथे घेतात अस क्लास हा हेेत असतील मराठीच कारण का मराठी पण उपयोग मराठी पण लागतोच ना म्हणजे ते सरकारी नोकरी असेल तिथे पण मराठी ते असतात म्हणजे मराठी कम्प्युटर वर असतो त्यांचा हा तेच
होय होय
ह
म्हणजे मला काय वाटलं दोन्ही पण असं इंग्लिश मराठी एकदम असं घेतेत का काय असं वाटलं
नाही नाही ते आपण कसं मोबाईल ला करतो इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन तस नाही तसं तिथं प्रॉपर मराठी असं ब हा प्रॉप मराठीमध्ये टाईप करायच आपण कसं इंग्लिश आल की तिथे मराठी येतो साईडला तसं नाही तिथे असं हा तसं मराठी शिकावं लागते तशी
लागतय आपण मराठी विषय घेतल तर पूर्ण मराठीमध्येच ते येणार सगळं
हा मराठीमध्ये तरच येणार इंग्लिशमध्ये नाही मराठीमध्ये च येणार मराठीमध्येतच टाईप कराव लागेल तेव्हा हा आहे
असं म्हणजे आता माझ तसं चाललंय ना जरा असं बारा वीस एक् टनल द्यायच म्हणून मग ते कॉमर्स घ्यायचं म्हटलं तर ते अकाउंटिंग अवघड आहे म्हणायला लागलेत त्यामु थांबले अजून ते
अकाउंट ह तेच ना अकाउंटला ते माझ आर्टस झाल्या मला कॉमर्स नाही साईड घेतली जरा पर्सेंटेज कमी होते ना माझ्या म्हणून त्याच्यामुळे नाही भेटलं कॉमर्सला म्हणजे मला किती अं खूपच कमी होते म्हणजे पन्नास पण नव्हते फोर्टी फाय होते मग त्याच्यामुळे नाही भेट ह माझी फ्रेंड आहे तिला पण सेम पर्सेंटेज पण तिने जास्त पैसे भरले मग तिला भेटला तिला हा पैसे भरून भेटत होते ते पण माझ्याकडे तेवढा एवढे पैसे नव्हते तेव्हा तेव्हा हा किती काहीतरी आठ हजार फी होती ते मग एवढे नव्हते तेव्हा माझ्याकडे म्हण मग मी नाही भरली ममंटलं आडच तेवद्या आर्डस ला काही ते दोन का्डीच होती मग ती मला जरा इझी पडली मग आर्टसच घेतल मी
मग ते आर्टस घेऊन पण असं आपण टॅली वगैरे कोर्स केलतर आपला
करू शकतो करू शकतो हा करू शकतो आडसला पण आहेत शिक्षण आता आता बहुतेक जण टीचर लोक काय करतात आर्ट्स करतात आर्ट्स शिकात त्यात पुढे पण डिगर्या आहेत ना अडीच म्हणजे आर्टस करून पुढे त्याच्यावरती क्षण आहेत पूढे पूढे ते ते करून करून काही शिकतात पण मला मी नाही शिकले पुढे
हा् हा हा हा हा म्हणजे असं आता शिकतच नाही काय तुम्ही
नाही नाही शिकायची तर होती फार ईच्या म्हणजे मला पंधरावी तरी करायची होती पण जरा प्रॉब्लेम मुले नाही झालं मला
होय ह म्हणजे माझं असं चाललंय नाही ते अकाउंटिंग अवघडं आहे म्हणून का नाही ते कॉमर्स म
हा ना तेच ना अकाउंट म्हणजे ते कॉमर्स ला कसे जास्त करून ते काउंटिंग च अस
असतय हा हा
हम्म त्याच्यामुळे मला पण ते मला गणित म्हणजे छत्तीच आकडे आहे माझा तरी खरं सांगते मला हा गणित विषय गणित विषय मला आवडत नाही अजिबात नाही आवडत म्हणजे एक्झामला जरी गणित त्याच पि असला ना पेपर मला एवढा कंटाला यायचा ना आणि असं वा मला आणि त्यावर फुल कॉन्फिडन असायचा क मी फेल होणार पण झाली दहावीचा एक्झाम हा दहावीची एक्झाम पास झाली आणि बारावी पण पास झाली मी पाच आहे बारावी पण पुढे नाही शिक
हा हा म्हणज जर आर्टच घेतलं तर आपल्याला टॅक् ली वगैरे करण्यात
आपल्या शिकण्यावर आहे जस तू आता तुम्हाला शिकवा म्हणजे तुम्हाला जी व्यक्ती शिकवेल तुमच्या जस लक्षात राहील तस तुम्ही शिकू शकता त्या सांगतात आपल्याला काही खडूस असतात त्या अस ओरडून सांगतात ज्या काही असतात त्या नॉर्मली सांगतात आ मी शिकले ना म्हणजे परत परत त्यांना कस सांगाय कंटाळा येतो ना काहीतात त्या समजून सात म आपल्या पण ब क समजून सांगते मग माझी मी जेव्हा शिकत होती ना हा
हा हा
शिकती एक ताई आहे ना ती खूपच चांगली होती म्हणजे मला समजून सांग त्याने एक दुसरी म्हणजे दुसरी ह दुसरी यायची ना मी कधी कधी दुसऱ्या बॅचला पण जायची कार का टाईम वचा मी काय करायची जॉबला जायची
हा हा
तूनच ह एम एस आय टी आहेत हा एम ए साीची तेव्हाच केला जॉबला जायची संध्याकाळी यायची आणि तिथूनच डायरेक्ट म्हणजे एम एसी आय टी ला जायचे ह मग तेव्हा शिकायची मी मग ती ताई मला सांगायची की म्हणजे असंच कर तस कर जर नाही समजलं क तिला विच विचरायचे ना मग ते सांगायचे मला आणि दुसरी असायची ना तिच्याबद्ल म्हणजे ती जर कधी नाही आली तिला म्हणजे बरं नसलं की तिच्याबद्दल दुसर येतात ना मग काही जणी खडूस असतात ते सांगत नाही मग त्यां च म्हणजे असं नाही मला आवडायचं मग त्यांना
मी कट करून लावू काय म्हणजे तुमचा पण कॉल होईल म्हणजे ह्याच दिवशी बोलतो आपल्या दहा मिन झाले तुम्ही करा लगे हा
ओके ओके
हा